हा काय करताय
काय नाही बसले होते आपल्या कार्यवरती टस्क कंप्ट करत बसलेले
हा हा हा काय मग आवरलं झालं का काय नाही आता निवांत बसले आवरलं घरातलं जेवण वगैरे झालेत मुलं गेलेत शाळेत हा तेमुळे निवांत आहे आता होय आजपासून चालू झालं आता सुट्टीच हो ना मे एप्रिल मध्ये पडलेली सुट्टी ज जून मध्ये शाळ एक दीड महिना होती सुट्टी त्यांना मग इकड तिकडं गावी हेेत तुम्ही कुठं गेला होता की नाही फिरायला
कुठे जायला मिळत नाही ओ आमचे पेपर अभ्यास हेचचाले
कॉले जे म्हट होते हे होणार त्याला आता एक्झाम झाल्यांतर सुट्टी असेल कि तुम्हाला
कुठे एक आठवडाभर दिल्यात तेवढा आ आठवडाभरात कुठे जाऊन यायचं नाही काय मम्मी पण जाणार आहे जरा माहेरी
हा हा हा नाही होतय ते कसं कॉलेज परत घर म्हंटलं की नाही होत जाला इकडं तिकडं तेवढंच जाऊनयचं जरा आपल्याला हे पण होते चेंज जरा होते ना बदल
हम् इथल्या इथं जावऊन कुठात त फ्रेड सोबत वगैरे कुठे
हा ते पण चालत तर मित्र मित्र मैत्रिसोबत गेलेल ते पण वेगळं होते तेवढं रिलॅक्स वाटत आपल्याला क हे एक्झामच टेनशन हे सगळं असतं पेपरच ते त्यातून जरा बाहेर येत येते हम्म तेवढंच कुठे गेलं की किती दिवस सुट्ट्या आठ दिवसच
हा आठ दिवसच
हा हा, प हा हा मग परत दुस रा सेकंड इयर ना आता?
होय सेकंड इयर चालू होणार लगेच
काय म?
काय नई बघा तुमचं कसं चाललय बिझनेस वगैरे?
आहे की आहे बिझनेस, बघू आता आता गा गावी गेलते ना त्यामुळे जरा बंद होता, आता आल्यावर आता चालू केले परत सुट्टीला गेलते माहेरी
होय चांगलाय
थोडं आपल्या घरच्या घरी बसून करायच बाहेर ज जायाला पण होत नई घरातलं कसं घरी पण करावं लागतंय मग बाहेरच ते येऊन घरात करायचं म्हटलं हे होत नाही. मग ते घरातल् आवरून आपलं आपलं थोडं घरगुती बिझनेस करायचा आपला तेवढं आपल्याला काय येतय ते जमायला हम्म.
तिथं पोरं लहान असल्यामुळे बाहेर पण जाता
नाही हे होत. आणि परत त्यांचा अभ्यास वगैरे असतय परत घरी या घरातली कामं परत त्यांचा अभ्यास मग थोडं दुर्लक्ष पण होतय मुलांनच्याकड
ते बायकांन बायकांच्या नशिबाला तसलंच
होय ते तर हायच. सगळं ते येतयच ना. एकदा लग्न झालं की ते चालूच होतय. गोल गोल सर्कल फिरायचंच ते अ ह
हा कधी ना कधी बा बाईकांचं बाहेर जायचं बंद हूतय. ते असते.
हा मग तेच की थोडंफार. मुल व्हायच्या आधी थोडं म्हणजे एक टप्पा आसतोय, म्हणजे थोडं जाता येतय, त्यानंतर झाल्यानंतर मग थोडं हळूहळू कमी येतय ना बाहेर जाणं हे तेन. मुलांना त्रास होईल. हे होईल त्यामुळे ते राहतय. परत आणि ती शाळेला वगैरे गेली की कुठे गावी जायचं म्हटलं त्यांना सुट्टया नसतात त्यामुळे ते अवघड होते. हम्म..
खरच के
होय पण.. काय आता आयुष्य हाय म्हणल्यावर तेच होते. तर होणारच
हम्म तेवढं चालायचं.
हम्म हम्म काय म्हणताय आणि अभ्यास वगैरे झाला. हम
चालू आहे बघा होतोय कुटल. लाभदा अस
हा हा हा
बदल्या शेवटच्या तास दोन मिनिटं आधी केलं तरी कमीच वाटत
केला त होय तो काही उरकत नाही अभ्यास
तेच तर अभ्यास का उरकत नाही शिक करल तेवढं कमीच आहे
होय ते तर आहे ज्ञान कसं घेईल तसं वाढतयच ते ते काय कमी होत. नाही. तर मग जे काय येईल ते शिकत राहायचं. हा.. तुम्हाला मग कशात आवड म्हणजे ह्याच्यात कॉलेजमध्ये ओदर ह्याच्या ऍक्टिव्हटी मध्ये पण अस तेका
हा ते सांस्कृतिक विभागात.. काय कल्चरल ऍक्टिव्हटीज म्हणजे नाटक कविता... डान्स त्यात असते जरा होय त्यात अस.. त्या..
हा हा नाही पाहिजे की कला पण पाहिजे नुसता अभ्यास आहे की अभ्यास काय हे नाही. आम्ही तेच केलं अभ्यास एके अभ्यास ह ह
हा कस तर नुसत अभ्यास करायला लागलेला तर मग तुम्हाला सगळ्या गोष्टी पाठ करून जायला पाहिजे प्रत्येक उत्तर.. रट्टा मारून जायला पाहिजे पण आता कसं ना.. हा नाटकामुळ किंवा कविता माझे मी लिहितो त्याच्यामुळे कस होत मी अभ्यास करताना माझ मला म्हणजे समजून घेता येते समजून घेण्याच कौशल्य आहे लक्षात राहते लगेच समजून घेतलेलं म मी पे परला कधीच पाठांतर करून जात नाही समजून घ्यायच हा समजून घ्याच चांगले आहेत. च.
हा हा. नाही पाटांतर म्हणजे कसं ते उगंच हा गोकमपट्टी केल्यासारखं ते हेच होतय समजून घेऊन जे लिहिणार तुम्ही डोक्यात ठेवणार हा हां.
आता गेलेन अन तर ना मग ती काही लक्षात नाही मग काय उपयोगच नाही ना
नाही होय ते काय उपयोगाच नाही पाठांतर तेच होते जर परफेक्ट पाठ हे जर डोक्यात पण ठेवायला पाहिजे नुसत पाठ करून ते ह्याच्यात पण नाही आलं पाहिजे पेपर मध्ये पण उतरायला पाहिजे. इथं पाठ कर तिथं गेल सपाठ मग काय ऊप होय. हा ते पाठ करताना समजून म्हणजे काय त्यातले हे आहेत म्हणजे काय काय आहे ते सगळं आपण घेतलं पाहिजे ना तेव्हाच
तेच आपल्याला व्यवस्थित माहिती असलं म्हणजे काय कि आपल्याला काय पण लिहिता येत त्या गोष्टीवर
हा हा व एखादा विषय समजला की आपल्याला त्याच्या विषयी लिहिता येतं. तो विषय जर समजला नसेल तर पण केली ना एक्झाम मध्ये असं पण आहे.
होय त्यामुळेच
झाले पेपर का अजून आहेत.
आता एक शेवटच राहिलाय तेवढं झालं की झालं.
हा हा हा. मग कविता वगैरे तुम्ही स्वतः बनवताय?
होय होय स्वतःच देते.
हा हा. नाही आवड असेल पहिल्यापासून तुम्हाला कधीपासून लिहितायं कविता
झाले तरी आता एक चार पाच वर्ष झाले असतील.
हा हा हा म्हणजे उद पुस्तक पण वाचताय मराठी वगैरे अस.
आणि जस वेळ मिळेल तस शक्यतो जास्त कविता वाचत असते मोबाईलवरच्याच. मग आधनं मद मग एखादं पुस्तक वगैरे आवडलं गोष्टींचं किंवा कादंबऱ्या वगैरे मग वाचते.
हा हा हा म्हणजे एक आतापर्यंत एखा आवडलेली कादंबरी वगैरे
कादंबरी म्हणजे अ असं आत्मकथा टाईप एक पुस्तक होतं तीन दगडाची चूल म्हणून ते विमल मोरे म्हणून एकट्या आहेत लेखिका त्यांच एक पुस्तक मी नववी दहावीत असताना हा नववी दहावीत असताना वाचलेलं ते जरा भटक्या जमाती असतात ना ते मग ते हया जमातीच्या हेज्यातल्या होत्या त्या.
त्या म्हणजे हा तेव्हा मोरे ताई हा लेखिका.
हा लेखिका त्या ते मोरे त्यांचं सासर कडचं ते त्यांनी अ त्यांचा सगळा प्रवास
जीवन प्रवास सगळ ते आत्मचरित्र लिहिलं असेल त्यात.
झाल्या आतापर्यंत. त्या लोकांचं आयुष्य अक्षरशः वाचताना अंगावर काटा येतोय एवढं भारी पुस्तक हाय ते.
अरे बाप म्हणजे ते कुठं अवेलेबल होईल का ते? भेटेल का?
हा काय? अस ऑनलाईन पण अवेलेबल आहे. अ.. अशा वेगवेगळ्या वेबसाइटवर. आणि त्यानंतर कुठल्या दुकानात पण गेलं की सहज मिळतय अस.
मिळेल हा तुम्ही कुठून घेतलेलं म? मैत्रिणीकडून वगैरे?
नाही.. दादान आमच्या हा ते दादानच आणलं होतं लायब्ररी मधून त्याला वाचायला. म्हणुन आणलेल त्यांन.
हा हा हा. नइ मला पण आवडतं वाचायला असं. पुस्तक वगरे आवडतं. ते कसं त्यांचं काय म्हणजे की का कसं लिहितात वगरे त्यांच, ते पूर्ण आतून लिहिलेलं असतं त्यांनी म्हणजे पूर्ण भाव त्यात असतात त्या पुस्तकात. हा त्यांचं आत्मचरित्र म्हणजे सगळं पूर्णतेनी जन्मापासून ते पूर्ण ह्याचा प्रवास लिइला असेल त्यामध्ये.
सगळा प्रवास पूर्ण कसं का कसं काय काय जगल्या लहानपणी. का कशे काय? लहानपणा ते दिवस कशे काढले?
ह्म्म ह्म्म.. तेव्हाचं सगळं त्या काळचे हे लिहिलं असतील त्यांनी. जे तेव्हा परिस्थिती क कशी होती? प्रसंग काय?
हा.. तेच की.
हा.. हा. नई ते वाचायला पाहिजे आपण. भरपूर कथा कादंबऱ्या आहेत. हा.. हा.. आणि वेगवेगळं कळतंय पण त्यामध्ये.. का आहे कुठले? अन् लेखकाची माहिती वगरे भेटते. असं आपल्याला कसं थोडंच पेपर वगरे वाचल्या, तेवढीच माहिती भेटते. पण असं कथा कादंबऱ्या वाचल्या तर? ते पूर्ण त्यांच्या आयुष्याविषयी वगरे माहिती भेटते ना. आन् समाजाची परिस्थिती वगरे पण ते सांग त्याात की असं लेखा वग
हम्म. त्याला खरं वाचनाचं आवड पाहिजे. ते उगच कुठल्या पण माणसाला असच दिलं वाचायला. की मुक्ती नाई मनापासून जर वाचत असला तुमी तर ते हावडते आपल्याला. नाही
नाइ होय, बरोबर आए. हा, मी पण वाचलेत कनतं ते एव द यांची अ शिवाजी महाराजांच वगरे ते, छावा वगरे वाचलंय मी पण. संभाजी महाराजां हम्म.
मी आजून ते ते काय वाचल नाय मला छावा वाचायचाय अजून
कादंबरी त्यांचं सगळं सगळं हे लिहिलं त्यांच ना लेखेकांचं नाव काही तरी आहे ओ म आता नाव आटवत नाय नाव आठवत नाहीये. शिवाजी सावंत हा शिवाजी शांत
ओके
लेलंय ना ते हा मग तेच मी ते दहावीत असताना वाचलेलं मी हा छान आहे तेन त्यांची पण पुस्तक चांगले असतात.
आम्ही काय अकरावी बारावीला असताना ते डोक्यात येड अस ते सगळ्याच्या एम पी एस सी यु पी एस सी करायंच मग ते मग विश्वासे नांगरे पाटलां
हा ते पण मी वाच ते कुठलं त्यांचं
हे मन मे हे विश्वास तेच की
अजून एक पण हाय त्यांचं काहीतरी यशा यशस्वीते कडे कायतरी एक आहे.
हा नाही ते काय माहित नाही मला ते एक आणि आपल्या अब्दुल कलामांचे ए क होत अग्निपंख ते
अग्निपंख यांचा आहे ना कोण आपले हा अब्दुल कलामच ते पण वाचलय आणि त्या हे होत्या आपल्या कोणं तर आपल्या पहि त्या हे आय पी एस महिला अधिकारी
आय पी एस मध्ये अ महिला अधिकारी ते स्वप्नांच्या पलीकडे असं काहीतरी नाव आहे त्या पुस्तकाचं
हा हा ते बघितलेलं ते किरण बेदी किरण बेदींचं एक आहे आत्मचरित्र ते एक वाचलेलं. हूं ते पण छान आहे. बघा कधी भेटलं तर वाचा मग चालेल ठीक ये हा करते परत तुम्हाला
हो हो चालतय.
हा ठीक.
हा बाय.